बोला काय
काय नाही ट्रेन मध्ये
आ?
पुन्हा पुन्हा आवरून घरी चाललो आता. पुन्हा आल होत फिरा्यासाठी हा ट्रेन न.
काय मग तब्येत वगैरे, फिरायला आल्या होत्या का हा ट्रेन न नाही?
हा ट्रेन न.
आस!
हा हा पूर्ण फॅमिली. आता हा आता घरी जाणार. झाला!
हा चांगला आहे बरं आहे ना टूर केली तुम्ही आता एक उन्हाळ्याची. ह चांगलंला फिरा. फिरायलाच पाहिजे घरातल्या घरात राहून काय हाय! हा बरोबर आहे ना, मुलं वगैरे किती आहेत तुम्हाला?
एकाच मुलगी आहे.
एकच मुलगी आहे नाही चांगला आहे लहान परिवार, शाळेमध्ये येत की काय? स्कूलमध्ये नाही का ती?
नाही नाही.
अठरा अठरा महिन्याची आहे ती.
ह स्कूल मध्ये नाही का मुलगी म्हटलं?
नाही स्कूल म
हा हा लान आहे. बाकी मग डबा ड्बा वगैरे हे केलताय कि काय? जेवणाचं कसं जेवल्या वगैरे मग?
हो जेवली हा डबा आणला होता ना. हा तुमचं झालं ना?
चांगला आहे ना, हो आमचं झालं मी शेतामध्ये गेली होती.
हा हा.
सकाळी सकाळी काम वगैरे केले मुलाला शाळेत पाठवलं. घरच्या कामा वगैरे शेतामध्ये गेली होती मग आता एक दोन वाजेला म्हटलं कराव कॉल ह्यांना. आता दुपारच्या वेळेस तरी आपल्याला टाइम मिळते सकाळी काही मिळत नाही.
नाही ना, हा. बोला पाणी बॉटल पाणी पाणी. कोणत्या कामासाठी गेल्या होत्या तुम्ही शेतात?
हा हा!
शेतात कोणत्या कामासाठी गेल्या होत्या?
शेतात हे आपले पराठींद्याने.
हा!
हा पराठी निंद्याली पराठी आहे त शेतात तर
काय रे पर राठे मग
अजून तर चार पाच बायाचं उद्या आणखी निदावं लागतय.
हा तुमच घरच आहे का
घरचं आहे लोकयची आहे पण आता हे कार्य आप काम दिलं तर करावंच लागते ना हे
हा
काम करून करावास लागून राहिला ना ऍडजस्ट
तेच ना
पहि पहिले जसं कसं पहिल्या वेळे दिलंत त्यांनी तवा ते ते चांग काम होत कथा होते आणि ते आपल्या आपल्या हेच्यातच रायलागत होत आपल्याला हे कस आता हे कॉल करायचं आहे आता दुसऱ्याला होते ना कोणाचे कामं कोणते काय कोण
मंग तेच ना हा आता मग ईथ फक्त दोनच कॉल झाले अजून काहीच नाय झालं दोनच कॉल केले बस
तर ट्रेनमध्ये असल्या तुम्ही तर आवाज येत नाय मग बरोबर तर तुमचे प्रॉब्लेम राहतात काही समोरच्याचे प्रॉब्लेम राहतात असं असत तेन ते
हा तेच ना
हा आता आपल्याला कसं काही ना काही काम तर करावच लागतात याच्या याच्यावर थांबल तर जमील का?
नाही ना
हा हा बरोबर आहे. आता पुण्यावरून निघाल्या पण इकडे घरी यायला नई
हा घरी यासाठी दोन तीन दिवस झाले होते गेलो होतो आता आलो घरी घरच्यासाठी निदायला आलोय.
हम्म कामानिमित्त गेलत्या की काय फिरायलाचं गेलत्या मग
नाय फिरायला गेलतो आलो सुट्टी होती तवा मंग गेलो होतो. शनिवार रविवारची सुट्टी होती ना. हा त्याच्याकरता
ह चांगला आहे चांगला प्रवास आहे नं तुमचा ट्रेन न प्रवास मला सहण होते बाई बसनं नाही सहण होत मला ट्रेन लय आवडते.
हा नाही बस नं उलट्या होता
मला उलट्या होतात बस न बस मला सहनं नाही होत.
कस जवळपास असलं त्याना तर मग काही फरक परत मग काय जास्त काय उलट्याच नाहोता मग मणा
हा तुम्हाला ऍडजस्ट होत असशील ना पहिल पासून मला ट्रेनचा प्रवास आवडते माझी बहीण नागपूरला राहते मी तिकडे नागपूरला ट्रेन नं जाते. बसनं कुठच जात नाही मी आता आटो वगैरे सहनं होते मला
हा
बस थोडीफारचं सहन नाही होत ट्रेनचा प्रवास मला खूप आवडते म्हणजे तिथं पाणी मिळते काही घेतलं काही मागतलं तर विकत मिळते तिथं
हा तेच ना
हा असं वाटतय आपण घरीच बसलाव.
हा संडास बाथरूम ची सगळ्यांची सोय असत्या.
सर्वाची सोय असं बरोबर आहे ट्रेन मध्ये खूपच चांगली सोय असते सर्वचीच असते नं लहान मुलगचं चांगलं राहू शकते झोपू शकते मोकळं बसू शकते हा बस मध्ये एवढी गर्दी असते इथून एका तासाच्या प्रवासाने गेल होत बसमध्ये गर्दी असते. अ लहान मुलाचे तर खूपच हाल लहान मुलांचे नं ट्रेन मध्ये काही प्रॉब्लेम नाही मस्त हवा वगैरे लागते मोकडी बशाला चांगलं मोकळं असती हम्म बरोबर आहे मला त्या ट्रेनचाच प्रवास आवडत बसचा नाही आवडत प्रवास
नाही
हम्म
बस उलट्या होता ना
ह बसंन उलट्या होता सहन नाही होत मला बाकी मग आता काही पापड कुरड्या वगैरे केल त्या घरी सर्व करूनच ठेवलं शि उनड्याचं हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज नाय येत का ट्रेननं हम हम जाऊ दे चालूच राहूदया ट्रेननं आवाज नाही येते का बरी काही ना काही प्रॉब्लेम राहतातच तसे आम्ही घरी आहोत रेंज मध्ये राहून नही राहायलो हा दहा मिनिटं झाली कि म्ह ठेवलात हो ना बरोबर आहे ना दहा मिनट चालूच राह द्याव लागत हा हा हा बोला ना हो हो हो हो हो बरोबर आहे दहा मिनिटां नंतर कॉल कट केला जाते
हा का
मुलगी रा मुलगी राहून राहिली मग प्रवास आवडून राहिला तिला मुलीला
हा आवडते गाडीचा प्रवास त्याला आवडते
वण हा हा चांगलयना मुलालाच आवडलं पाहिजे ना नाहीतर कसं आपण प्रवास करायला गेलो फिरायला गेलो मुलाचे तब्यता खराब झाल्या आता पण प्रवासात जायला डबल भेटतच नाही अससं आहे मुलाला समजायला पाहिजे ना कोणतं वातावरण चांगलं ट्रेन न कि चांगली हवा वाट तिथे हिरवागार आता पाऊस पडत असेल तिकडे मोसम खूप चांगला असेल तिकडला
हा एकदम मस्त वातावरण
हा थंडगार वातावरण असेल मस्त हिरव्या झाड दम मस्त वाटत राहिल ना हम इकडून तिकडून पुन्हा हिरवे झाडे दिसत असतील हा थंडीगार हवा असेल चांगला आहे ना मस्त प्रवास केला तुम्ही चांगल्या याचा वसंत ऋतूचा आता पावसाळ्याचा
अ
हम्म पाहिजेच ना जेवण मी हे केलं ते पापडाची चटणी केलती. कवळं केलं होत मुलांना शाळेसाठी पापडाची चटणीच पाहिजे सुखी त्याला डब्बा द्यावा लागते तर त्याच्यासाठी् डाची चटणीच केलती आमच्यासाठी कवळ केलं होत
हा
तुम्ही मग हॉटेलमध्ये जेवले की काय हॉटेलमध्ये जेवले असाल
हा हॉटेल मधेच
हम्म बरंय ना हॉटेलमध्ये जे म्हटलं ते विकत मिळते इडली म्हटलं इडली डोसा म्हटलं डोसा हं आपल्या घरी समधं आपल्याला बनवाव लागतय.
ह
विकत घ्यायला ग आहे तस रोच मिळते हम्म. हो ना. पुण्याला काय काय पाहिलं मग. हॅलो. हा हा हो ना हा हा हा. हम्म आज नडला बरो बरं
हो.